हॅलो! काही नाही वा आता झोपेतून ल उठली नाही या न जेवले.
हो का काम बगीन झालंय.
ओ हो
तब्येत कशी आहे?
बरी आहे.
इ मग गावाले
तू मायाक पहिलं ते तूल्या काड्या का त्या तिला फोन करू नको.
नाही.
अ करशन तर इले करतोय आपल्या घरा जवळची ते.. आणि ते अशी करजो का ते त्यासमोर राहिली पाहिजे. कारण की हे फोन नाही का कनेक्ट होत नाही ह.
हम्म
तर गावच काही दूर दूरच्या त्याईला फोन करू नको. नाही त जा
फोन कराय लागते.
अ सकाळी हा ना
हो भाऊजीच्या यांच्यावर ला लावला संध्याकाळी, हो हा ना हा हो